हॅलो
हॅलो
आवाज येतोय का हा ताई आवाज येतोय
हो येतोय की येतोय-येतोय
हा बर आणि काय-काय कराल्यास होय -होय येतोय
काही नाही जरा बातम्या बघत बसलेय ग
होय बरं तेच ग आज मी जरा मार्केटला गेलेले
का ग खरेदी
हा खरेदी जरा लॅपटॉप घ्यायचा होता ग हर्षुला हम्म त्याला आता कॉलेज साठी लागणार हाय
हा
ते बघायला गेलेलो आम्ही मग बघितले त एक मॉलमध्ये एक-दोन मॉल आहेत त्या मॉलमध्ये पण बघितले काय किंमती वाढल्यात ग लॅपटॉपच्या
अरे आता मोबाईलचीच किंमत किती आहे
अगं होय खरं आम्हाला वाटलं नव्हत खर गेलो ते बर झाल रियालिटी तर कळाली ना तिथली
हा
म्हणजे आपण म्हणत होतो की नाही बाबा आपनाला पंचवीस- तीस -पस्तीस पर्यंत तर लॅपटॉप मिळेल ना हेच चाळीस हजारच्या वर लॅपटॉप आहे बेसिक फक्त. आणि त्याचं पुढचं आणि मॉडेल पाहिजे असेल तर त्यानी वेगळंच म्हणजे साठ सत्तर ऐंशी पर्यंत. ते काय दोन लाखापर्यंत भेटत. तर सोड तरी पण बेसिक जरी घ्यायचं म्हटलं तर चाळीस पंचेचाळीसच शेवट पंचाच्या.
इतका रेट आहे.
ईतका रेट आहे.
ऍक्च्युली आता मोबाईल जरी घ्यायचा म्हणल, तरी वीस पंचवीस ला आहे ग बऱ्यापैकी चांगले. तुला त्या रेंज मध्ये लॅपटॉप कसा बरं भेटेल सांग मग?
होय ग अग कसं म्हणजे? कधी गरज लागलीच नाही ना की एक होता ह्यांचा कंपनीचा. तोच काय वापरत होतो आम्ही. पण नंतर असं काय घ्यायचा विषय नव्हता. आणि आता जरा आहे बाबा लागणार आता एज्युकेशन साठी. म्हंटलं मग जरा बघूया तर म्हंटलं जाऊन कसं आहे काय मार्केट? तर गेलो तर रेंज बघूनच म्हंटलं नाही आता बरेच म्हणजे ते काय म्हणतात की आता युद्धामुळे ते न म्हणजे वाढले रेट सगळ्याचेच वाढलेत म्हटले म्म् प्र्य ते प्रॉडक्टचे हम्म.
ह मग
खरं नाही मला वाटलं होतं की खरंच तीस पस्तीस पर्यंत येईल. तिथं त्या रेंजचं कायच नाही. सगळं पन्नासच्या वरच. सेकंड मिळतेय म्हणलेय तुम्हाला. सेकंड बघणार असला तर तुम्ही बघू शकताय. मग मग ह्याला म्हटलं घेऊया सेकंड तर तो म्हणला नको आणि काय त्याचा इश्यू झाला. तर कुठं मग. आता त्याला घ्यायचं म्हटलं तर, नवीनच घ्यायला पाहिजे नाही आता.
हम्म, हम्म.
मग तरी एक बघितला आम्ही कुठला होता प ॲसरचा होता बघ तो तरी पंचेचाळीस पन्नासाव्या तो. तरी मग पंचेचाळीस पर्यंत आला असता.
बर.
हं बघुत नाही घेतला नाही तो आम्ही.
हम्म.
नाही हा मग नको म्हटला आणि
ऍक्च्युली कसं आहे माहती आहे का? नाही पण ऍक्च्युली आहे तुला सांगु का? अ मी पण आता सेकंडमध्येध्येच दोन घेतलेत लॅपटॉप.
हां.
सेकंडच कसं होतय सांगू? वापरणी जर एक हाती आणि, व्यवस्थित असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाहीे. सेकंड लॅपटॉपला पण कारण कसं? हा आयटी मध्ये कसं करतात? एक वर्ष लॅपटॉप वापरतात परत एक वर्षानंतर ते हँग व्हायला लागतात. तिथं त्यांच्या कामाला. कारण आईट.. हा मग, आयटी मध्ये कसं? वर्कलोड जास्त असतय ना, मग त्याच्यात डाटा वगैरे हे!.. ते सगळ, वयरस, हे ते बाकीच्या गोष्टी असतील त्यांच्या काहीतरी.
हो.
हा, मग ते तक्रार करायला लागल्या नंतर, ते आय टी वाले काय करतात? एकदम पन्नास.. पन्नास असा लॉट कि नाही, सेकंड म विकायला काढतात.
हां.
हा मग, त्यातलाच एखादा बुघून आपला घ्यायचा चांगला.
हम्म हे बेस्ट आहे. मग म्हणजे? कसं म्हणजे? आपण इन्व्हेस्टमेंट साठी म्हटलं तर, आता नाही होऊ शकत. कारण, तेवढा आपण घे घेऊ शकत नाही ना आता.
नाही, शिकण्यासाठी तर.. पाहिजे असेल, तर मग सेकंडच बेस्ट आहे. मला तरी असं वाटतंय.
हा. मग मी विचार केला. आता ह्याला घ्यायचच आहे, दिवाळीपर्यंत आम्ही घेऊच त्याला नवीन-.. मग जरा आता हला, जरा प्रॅक्टिस होऊ पर्यंत-.. किंवा ता आपलं पण कायतरी काम असते लॅप टॉप वर-. त्यासाठी आपण स्वतःसाठी पण शिकण्यासाठी म्हणजे? पण मी बघितला, तरी पण काय तिथं, एके ठिकाणी आहे तिथं सांगलीत-.. तिथं गेलो, बघी-.. त्या डिस्प्लेला काही, दाखवला त्यानी. काय? तुम्ही या म्हणजे? त्यांनी म्हंलं तिथ दिले लिस्ट आम्हाला. अशा, अशा रेंज मध्ये आहेत. इथं मग जसं पाहिजे होत.. ते होतं तसं, मग तेव्हढी खर्च,.. आपले दाखवायलाच तयार नाही लगेच, तुम्हाला क-?.. पाहीजे काय सगळे विचारले. मग आम्हाला काय ते म्हंजे? सर्विस व्यवस्थित साप-.. देतच नव्हते. त्यांनी मग थांबणार कसं आम्ही ना.?
बरोबर की.
हम्म. मग तिथं नाहीच मग ना मग जर राग आला तिथं काय? हे करयणार म्हणून. आणि कसं गेलय म्हला दाखवायला पाहिजे, ना शेवटी आता घ्यायचंच होत, आपल्याला म्हटल्यावर,..
पण त्यांचं कामच आहे, जे आपल्याकडे, प्रोडक्ट आहे. ते दाखवून हे त्यांचं कामच आहे.
होय.
मग,..
खर तर, दाखवले नाहीत, म्हंटल्यावर हे केलं आम्ही.
मग, पुढं, माग जर काही, सेकंडला प्रॉब्लेम आला, तर ते कसं करतील? सर्व्हिस देतील.
हा. तेच की मग म्हणून म, हे नकोच म्हटलं पण,
हां!
मग दुसरीकडे मग बघितलो आम्ही, दुसर एक दुकान आहे. तिथं, तिथं व्यवस्थित सर्विस.. गेल्या, गेल्या सगळ व्यवस्थित दिलं. त्यांनी म्हणजे..
हम्म.
तुम्हाला कशासाठी पाहिजे? काय पाहिजे.? विचारले तेन्ही, त्यांनी मग सांगितलं आम्ही. अस अस पाहिजे. म्हणजे शिकण्यासाठीच हव आहे आम्हाला. बेसिक सगळ शिकणार आम्ही. त्या पद्धतीने त्यांनी दाखवले. आम्हाला पसंत पण पडला.
मग
आम्ही घेतला पण मग. तरी त्यांनी, हा सेकंड हा. त्यांनी बघ तरी वीस सांगितलेली रेंज आम्हाला. तरी आम्ही म्हणजे सतराला फायनल केलो.
डिस्काउंट वगैरे देऊन.
देऊन हा.
म
मग बाकी काय मग हे, कीबोर्ड आणि पाऊस तेन काय म्हटल, ऑनलाईनच घेऊया. तिथ जरा बघितल आम्ही. पण ते काय आम्हाला बरोबर वाटल नाही.
बर
म्हणजे त्यांच होत व्यवस्थित. पण एवढ कशाला कॉस्टली जायच ना. आपण पण दोन-तीन हजार रुपये जात होते. तेवढ कशाला घालवायच. काय तर आपण बेसिक शिकणार आहे.
शिकणार आहे.
त्यामुळ मग म्हटले नकोच म्हटल ऑनलाईनच घेऊया. ऑनलाईन बघितल. साडे हा सातशे रुपयेला आल बग सगळ. की-कीबोर्ड आला. माऊस आणि ते दुसर केबल एक दिले त्यांनी एक्स्ट्रा.
हा
माऊसपॅड दिलाय.
बर
हम्म चांगल आहे ते. आता मी वर्क करते त्याच्यावर टायपिंगच. आहे बेस्ट आहे.
मग लॅपटॉप सोबत चार्जर दिला असेल की कमीत-कमी.
दिलाय की, दिलाय चार्जर दिलाय की.
मग फायनल, मग फायनल कोणत्या कंपनीचा केलास?
आम्ही डेलचा घेतलाय बघ.
होय का?
हम्म, हाय चांगला आहे तो. म्हणजे अस वाटत नाही की अस सेकंड हँड आहे अस.
पण त्यांनी सांगितल का कि बाबा कसा वापर करा. किंवा काय करा.
होय होय सांगितल की. मग आम्ही पण विचारल कधीचा आहे? हा
आणि लॅपटॉप ना कधी पण अशा वस्त्रावर ठेवाय नाही. म्हणजे कोणत्याही कापडावर ठेवायच नाही. किंवा आपण टेबल ठेवलाय, त्याच्यावर चादर किंवा काहीतरी अंतरले त्याच्यावर लॅपटॉप नाही. लॅपटॉपच्या खाली कधी पण फळी, किंवा अस लाकडी कोणती ती वस्तू ठेवायची.
होय.
हा इव्हन आपण मांडीवर जरी घेऊन बसलो ना लॅपटॉप तरी सुद्धा आपण शाळेत पॅड वापरत होतो की नाही शाळेत.
हा हा हा
तो जरी त्याच्या खाली सरकवला तरी चालतो, कारण लॅपटॉपच्या खाली फॅन असतो एक थंड होण्यासाठी.
होय होय असतोय की हा.
हा मग ते आपल्या स्किन ला नकोय किंवा कुठल्याही का कापडी वस्तूला नकोय.
हा त्यामुळे खाली एखादी फ्लायवूड ठेवायचं लॅपटॉपच्या नेहमी कायम.
हो बरं झालं सांगितलीस, मला नाही माहित नव्हत हे मला काय आमच्या घरात त पहिल्यांदाच आला ना अगं लॅपटॉप. त्यामुळं काय एवढं माहित नाही, बरं झालं सांगितलंस तू. खूप महत्त्वाची माहिती सांगितलीस. होस की
कायम फर्निचरवर ठेवायचं.
बर बर चालते मी लक्षात ठेवीन.
मग चालू केलेस मराठी टायपिंग का इंग्लिश टायपिंग करतेस?
आता सध्या तर इंग्लिश करत्या.
हम्म
हम्म आता मराठी करणार आता पुढच्या आठवड्यापासून.
चांगलंय चांगलंय ज्ञानात काहीतरी भर. पाहिजेच.
पाहिजेच की हो.
रिकाम डोकं नको त्या गोष्टीकडे वळतंय मग.
हम्म खाली दिमाक दिमाग शैतान का घर.
हम्म त्यापेक्षा आपलं काहीतरी करत राहिलेलं बेस्ट.
होय
म
तेच की म्हणूनच मग म्हंटलं आता घ्यायचंय तर आता आपल्यासाठी चालतोय ग असा घेतला तर, घरीच वापरायचंय. मुलाला घेऊन द्यायचा मग नवीन.
होय हळूहळू आता मराठीचं पण टायपिंग शिका.
हो हो शिकणार की तेच तर मेन आहे. यायला पाहिजे मराठी स्पीडच
मराठीच स्पीड वाढलं पाहिजे, म्हणजे आपलं काही तरी डॉक्युमेंट्स वगैरे टायपिंग करायचं असलं तरी आपण करू शकतो.
करू शकतो हा.
हम्म हा
तेच, बाकी मग काय आहे आणि ठीक आहे सगळं?
छान आहे, मस्त!
होय आमचं पण आहे छान, चालतय मग.
चालेल चालेल हो हो चालेल.
हा करते पुन्हा मग.
कर कर.
हां चल बाय.
बाय.